हो . कारतायत.
रात्री जेव हो आटताच झालं. तुमच?
लेट झालं जरा.
हो हो हो असू द्द्या. ह आज आम्ही कांद्या ची भाजी खाल्ली, वांग बटाट्याची भाजी खाल्ली.
अच्छा.
भाजी बनवलं होत.
हम्म हम् हम् हम्मम हम् हम्. बाहेरचं खायला आवडतं का?
नाही. इतकं नाही खात फास्ट फूड वगैरे टाळ अ घरापैकी मुलांना पण देत नाही. आम्ही पण खात नाही.
नाही ते फार चांगलं मला पण नाही आवडत जास्त.
नाही जे काय करायचं हो ते काय करायचं, घरी तयार करायचं आणि मुलांना खायच
हो खरंच ते चांगलं एकदम.
बाहेरच आणून हेल्थ साठी पण चांगलं नाही ना.
हा तेच ना हेल्थ खराब होते, मग असं बाहेर गेलं कीस वाटत क्या ह हेे आवत यागत ते खावं आणि इतकं छान त्यानी ठेवलेलं असतं टेस्ट ते लागत.
लागतं टेस्टी पण पा ह तरप परिणाम होऊन
तेच ना, पण आजकालच्या काही मुलांना मात्र एवढी सवय लागली ना बाहेरच खण्याची.
हो अप्रतिम सवयी लागली.
खूप जास्त चांगलं नाही बणते आणि ते काईंच्या घरात खरच मी खूपदा बघितले म्हणजे अगदी माझंच एक रिलेटिव्ह ना ते म तीय म्हणजे माझे हेच लागते, नणंनदच लागते.
हा हॅलो
हॅलो
हा, बोला
हॅलो
हो बोला ना, आवाज येतोय का?
हो, येतोय येतोय
हा बस ब आजकाल, खूप हेल्थबद्दल खूप प्रॉब्लेम
हो म्हणजे माझी ननंदच लागते. ती माझी ननंद ती अन तीची मुलग ती असते बाकी कोण नाही घरामध्ये, ते मिस्टर आउट ऑफ असतात, तर ते म्हणजे आठवड्यातले तीन ते चार दिवस है ना? अ, हॉटेलचं पार्सल मागवतात. तीन ते चार वेळा हा बापरे, मी एवढी शॉक झाले ते बघून ना की अ हो ना, इतकं बाहेरच कसं काय खाऊ शकतात?
नाही खाल्लं पाहिजे इतकं चांगलं नाही. रोज खान आहे आजकाल, म्हणजे आपल्या शरीरावर परिणाम होतो आपण म्हणतो आपलं वेट का वाढत? कसंय त्याची परिणाम हे
तेच ना, म्हणजे नुसतं वेटच नाही पण त्याच्याने सगळे आजार पण लागतात हो हे, आता हे चायनीज फूड झालं त्याच्यामध्ये किती काय ते अजिनोमोटो टाकलेलं असतं, ते सॉसेस टाकलेले असतात आणि मेन म्हणजे आपल्याला माहित असतं ते कि ते चांगलं नाहीये. तरी पण म्हणजे लोकं खातात ते
खातात, खातात, बऱ्यापैकी खातात, नाही आम्ही तुम्हाला सांगते आमच्या इथे ना मुलांना बऱ्या बेकिंग्स, अजून म्हणते पिझ्झा नाही, बर्गर नाही, बटर, चीज वगैरे मिेवूनच हे प्रोडक्ट डायरेक्ट आमच्या एकदा मुलांना दिले जाते नाही. त्या घरी सुद्धा मी आणल्या बटर सुद्धा मी आणत हम् घरी गाईचं दूध असत दुधापासून नवी बटर बनवतो आणि मुलांना देतो. बाहेरच तर डायरेक्ट आनत नाही ते किती दिवसाच असतं किती दिवसात
चछान खूपच छान नाही खरंच अस पाहिजे म्हणजे त्याच्यात पहिल्यापासून चांगल्या खाण्याची सवय लावली ना मुलांना मग ते पण बरोबर ऐकतात म.
हो ते पॅकिंग वगैरे असतात.
तेच तर अगदी म्हणजे पाच पाच सहा महिन्याच ते पॅकिंग असत तरी लोक आनंदाने घेतात आणि खातात आणि घरातली रात्रीची भाजी शेळी खात नाही.
नाही नाही आ्ही पनीर सुद्धा बायरून आणत नाही हो. ह घरीच राहायचं पनीर हो मग मुलांना तेच सवय लागते ना ओ म, हो मुलांना तेच सवय लागत माग
आपण ज्या सवयी लावू ना तेच मुलांना पण लागत.
हो. तेच ना मग त्याच्यामुळे आणनातच नाही बऱ्यापैकी टाळतो. का त्यांना कळत नाही ना आपण देत राहायचं खाण्यासाठी चांग त्यांच्या बॉडीला पण हनी बसत ते आपल्याला पण नुकसान होत प्रत्ये आचारी पण पडतळ औषधांचा भर पण पडतं त्यांच्यावर. खूप त्रास होतो शरीर खराब होत आणि आजकाल पेन फ्लेअर पण किती चालत. ते खाल्ल्याचा त्रास पण होतो आपण काय म्हणतो अरे पोट दुखतंय बरं का खूप दुखत आहे पण ते खाण्यामधून पोट दुखतय ना? तुम्ही मुलांना खायच्या वेळेस ते टाळू शकता ना?
तेच ना तुम्ही आधीच देऊ नका ना काय हां आता कोल्ड्रिंक सुद्धा एवढे इझिली पितात ना लोक बापरे मी म्हण कोल्ड्रिंक आपल्याला वर्षभर सुद्धा माहित नसतं कोल्ड्रिंक काय प्रकारे.
हॅलो. हा हा बोला.
म्हटलं मी अजून स्वतः स्टिंग वगैरे असतं बघा. परत अजून स्प्राईट. वगैरे. अजून मी गोड पण नाही. केलेला. आणि माझा मुलगा चार वर्षाचा आहे. त्याला पण देत नाही आम्ही.
फार उत्तम फार उत्तम.
कश सगते ते चांगलं नाही. काही नाही शरीर खराब करण्यासाठी द्यायचं आपण.
लाच नको पहिल्यापासच म्हज ते
पॅकेज वगैरे जास्त खाण कुरकुरे वगैरे. हे पण नसतं पण आमच्या मुलांना.
फार चांगला खरच ते पण नको. नाही तर ते आजकालच्या मुलांना जात कोणी बाहेरून खाऊ ते पण ते ते कुरकु्याचे पॅकेट वगरे घेऊन येतात.
सुट सिटीच्या मुलांना कस झालं सिटीत कस झालं. आई वडील किंवा मुलगा असो मुलगी असो. पैसे असतात स्वतं कमवायला लागतात की बघ. ल द्यायचं घ. फोन पे मारायचं मला हे पाहिजे समोसा पाहिजे कचुरी पाहिजे किंवा मुलगा असतो हट्ट केलं मम्मी दे दहा रू खेड्यांचा वर्ग असतो बघा. खेळाचे मुलां ह दुकान जवळ नसत. जे आई वडील आणती बाहेर गेले दोन तीन दिवसात ना आठ दिवसातन एकदा तर एखादी फळ वगैरे किंवा काहीतरी आलंस तर आठ दिवसात ना भेसत पण सिटीतल्या मुलांना कंपल्सरी रोज दिला जातो त्याच्यामुळे हेल्थकड लक्ष द येत नाही. पा
हो असंच झालं आणि आजकालच्या आईवडील काय करतात. म्हणजे काम त्यांचा म्हणजे त्रास कमी व्हावा ना मुलांचा मग त्यांच्या हात देऊन टाकतात घे बाबा.
हो हो हो देऊन टाका बरं पोरांना हल्ली तेच. ांगू साईडकड तेच चालू वेट कस काय लॉस होईल ना तुमचं? तुमचं खाण्याच जर लक्ष नसलं तर वेट लॉस काय कर हे वेट लॉस कशाने होईल?
हा जे हेल्दी आहे जे आरोग्याला आरोग्याला चांगलं ते खा ना मुलाना आपण भाज्या खाण्याची सवय लावा. आता मुंबईची माझी ना माझी मुंबईची एक बहीण आहे तर तिनेि घर चाल चालवायची आधी तच्याकडे अ दहा वारा मुलं होते म्ह दोन वर्षापासून ते दहा वर्षा पर्यंत. तर रोज तुमला त्यांच्या आई टिफिन वगैरे द्यायची ना मुलांना खायला देते दिवसभर तर त्या प्रत्येक मुलाच्या बॅगमध्ये कंपल्सरी एक दोन बिस्कीट किटचे पुडे. कंपलसरी अ रोज. हा म्हणजे तो मुलगा त आला ना सकाळी कि सकाळी एक पूर्ण बस्िटचा बुडा ते खणार. आणि संध्याकाळी चार पाच वाजला ना की तेव्हा एक बिस्किटचा पुडा खाणार आणि बाकीचे पकेट वेगळे अं ते कुरकु कुकुरे वेगळे अजून काय कॅडबरी असेल चॉकलेट असेल ते सगळं वेगळं. आणि मला एवढं नवाल वाटयचं. एवढं ते मुलं खातातजे तिथल्या लोकना एवढ सवयव आणि त्या मुलांना पणवय लावून
हो. पाहिजे मुलांना.
मग एवढं कशाला तुम्ही कधीतरी ठीक आहे आपण एखाद चॉकलेट दिलं एखादं बिस्किट दिलं ठीके. पण इतकं म्हणजे रोजच कंपल्सरी खाताय म्हणे बापरे मला फार नवल वाटलं तिथे ते बघून. मी तिला जेव्हा त्या बहिणीला विचारलं ना तर ती बोलते इथल्या लोक आपण सवयचे म्हणे. म्हणजे आपण जरी म्हटल ना नाही त्यांना ती सवय असते म्हणजे आम्हाला सवय आहे.
र तुम्ही तुम्हाला मी सांग ते माझा मुलगा चार वर्षचा जुनियर के जीला जातो बरोबर. आता पंधरा दिवसा पसन शाळेत जातो. त्याला सकाळी चहा. बिस्किट वगैरे आम्ही काहीच देत नई जी टिफिन ला भाजी पोळी बनलेली असती. बाबा हे खा. आणि म्हणजे स्कूलमध्ये जातो आणि टिफिन खा, तरी आल्या परत भाजीपोळी खा बस याच्या पण आम्ही मुलांना, तुम्हाला सांगते, शेव देत नाय, फरसाण देत नाय वगैरे, फक्त घरातले वगैरे नाचणीचे पापड
खूप चांगल्या सवयी आहेत मग. माहित, खरंच खूप चांगलं आहे. हम्म हम्म हं हं मग आणि कसं आताच त आत्ता ज्या सवयी लागतात ना, त्याच पुढे आयष्यभर राहतात मग माणसाला
तेच न्हव आणि मुलांना काय झालं आज फार फार, मुलांना पैशाचं वेड जास्त लाग पैसा लवकर कळायला लागला मुलांना, नाही पैसे दिले इजली असं झालं आणि याच्यात मुलांचे पॅरिलीस ते फक्त काय म्हणतात, तो नादी लागतो ना, त्याला खायला ते बस झालं, तर त्याच आता काय मी, त्याच पुढून त्याची तब्येत वाढेल वगैरे, आपण देतोय काय होईल परिणाम, हा विचारचं आणि वेटलॉस म्हटल्यावर सग काही थोडसं योगा करणं, परत कडधान्य वगैरे भिजून गूड वरणाच ते तुमी खाऊ शकताय ना?
हो ते पण केलं छान थोडसं मस्त, छान तिखट, मीठ, लिंबू वगैरे टाक
मॉर्निंग वॉक, काकडी, टमाटो टाकून सकालचं प्रथिन लागत खाण्यासाठी, हो हो ते खाऊ शकत आहे, परत तुम्ही त्याच्यासाठी भाजी-पोळी किंवा चविष्ट सकाळी आपण आहार आपली घेऊ शकतोय. थोडासा राईस घेऊ शकतो एक
हम् हम् हं आपण आपल्यापासून सुरुवात करावी. आपल्या घरात तरी आपण व्यवस्थित हां मुलांना सवयी लावायला म्हणजे यात, हं कायमच त्यांच्या त्या सवयी राहतील, ह्म्म हं
काय सांग, आपणच ते पण ते तर मुलं पण नाय खात. आपल्यापासून स्टार्ट असलं तर, मुलं काय म्हणतायेत तुम्ही खाता, मला नाय. त्याचामुळ आप म्हण पण काय बाहेर जर गेलं नसत तस खूप काही लागत तु्ही ज्योस घेऊन जा. नुसती क्लास असता पण फ्रूट व फ्रुट वगैरे. नाहीतर फ्रुट घेऊन यायला सांगत मी सगतोय माझ्या मुलाला मग ज्यूस वगैरे त्यापेक्षा मॅंगो च ज्यूस तुम्ही एक सोडून दोन दोन ग्लास देईन. पण बाकीच काही कुठलं मागू नको डायरेक्ट. त्या मुलांना. ते हेल्थ साठी चांगलं आहे हो ठीक आहे धन्यवाद तई.